हो काय करते आत
हा हाय इकडं शाळेवं येय नाय.
शाळे वेळलात अंगणवाडी व
हा
हा ना म पोरांचा नाष्टा हा ना, नाश्ता पाणी झाला का नाही पोरांचा?
हम्म
म्हटला पोरांचा नाष्टा पाणी झाला का नाही?
हा झालं सुट्टी झाली पोरांची एवढंच गेले पालक घेऊन त्यांच झालं.
हा ना नाश्त्याला काय बनावलं होतं पोरांनला?
हा
पोरांनला नाष्टाला काय बनावलं होतं आज?
डाळ भात होते आज.
हा ना
माय
म तुमचं काम चालू असेल काही तुमचं काही काम चालू असेल मग ऑनलाईनचं
आता पोरा सोडली आता म आता दफ्तराचं कामकाज चाललाय लिखाण
हा ना
तेवढं झालं का म जाव घरी
हा ना. मदतनीस कोणय तुम्हाली?
आ. ह्या पावसामुळ नाही का, रेंज कमी- जास्त होते. आवाजय येत नाही.
माझा आवाज येत नाही. तुमचाही तसच होतंय मला.
आवाज येतय का?
हा मला येतोय ना. म्हटलं हाय घरी.
आता.
हा.
मनलं इकडं गेले का काय दुकानाउन.
दुकानावरय जावाच लागतय. पण आहे.
जाणारय का?
दुकानावरचय. पण मग म्हटलं, सारखं दुकानं -दुकानावरं सांगायचा. म्हणून मग म्हटलं घरीय.
हम, हम, हम.
म्हणला तुम्हाला मदतनिस कोणय? अवून नाही ना घेतले अजून. आं.
पाऊस- पाणी सासल असेल आता?
हा. मग पाऊस भरपूरे आमच्याकड. थोडा पाऊस आला का, सगळ्या डोगराचा पाणी शेतात येतय.
हा, का. मग काय पाण्याचं टेन्शन नसल तुम्हाला.
हा, पाण्याचा नाही टेन्शन. म्हटला तुम्हाला मदतनिस कोणय?
आम्हाली पाण्याची अडचण राहते. पाणी नाही राहत ना.
हा, ना. नाष्टा बनवायला कोणी मनला.
मदतनिस हा ना.
कोनय वा असं?
ती निर्मला कोरडे.
हा, ना.
हम्.
हा, हा. मग दोघी सोबतच येत असतील. ती वासाळतल्याचयत का? तिकडं दऱ्यामधल्याचय.
भांडी घाशीते आता.
म्हणल वासाळी मधल्याचयत का, दऱ्यामधल?
नाही, वासाळी मधले.
हा, ना. मग दोघी सोबतच येत- जात असतील ना?
हा दोघी संगच येतय - जातय.
हा. आज नवती कुठ, मीटिंग?
आहे ना.
जाया लागल मग?
हम्. तुमच्याक काय असल तर दे ना, आम्हाला. परस बाग करायची एक शाळेेकड.
आता कायच बी देवू?
अ दोडका, घेवडा.
नाही ना. सगळ ते, तेवढं लावून दिले. बगल घरी जाऊन. होते ते आमचे माझ्या पुर शाळेत जातात ना.
हा.
त्यांच्या मॅडमनी सांगितलं. ते म्हणं, पोरांसाठी परस बाग करायचे म्हणं. तुम्ही आम्हाला काय तरी द्या म्हणं.
हा. आम्हाला बी सांगितलं ना, परस बागा करायला. आम्ही इथ जागा ठेवल्या तयार करून.
हा.
पण बीच नाही भेटू राहिला. ते बाईपाआले कृषी खात्याचे साहेब देणार होते पण कधी देते ती काय माहिती म्हणल तोपर्यंत दिला असं लावून भेटलं तर.
हा ना भेंडीच बी हाय माझ्याकडं.
भेंडी हाय का घरी?
ती कोणती काय माहित मला अशी दिलती गरीच आहे वाटतं.
हम्म.
म.
मिरच्याच झाड आहेत का एक दोन?
नाही हो मिरच्याचं बीच टाकेल नाही मी यदां मी घरी नाही तर मी काहीच करेल नाही साधे गेवडे पण नाही लावेल.
हा नाही म्हणलं एखादं दोन असतील त म आनले असत नाही का लावायला मिरची.
हा ते नर्सरीमधून नाईत म दहा दहा रोप आणायचे ना सगळें.
नाही घरचे पाहिजे ना आपल्याले.
हा म्हणजे त्याला काय माहितीय ते येरी सांगताना सांगा ता पण मग नर्सरीतला झाड पटकन होत्या असं.
नर्सरी खरच नाहीं की करायलस? सांगेल आपले घरीजे आहे तेच तयार करायचं असं. हम्म.
अ नाही म्हणजे इथे शाळेमध्ये आणले ना म्हणून म्हटलं. त्याच्या मॅडम पोरांच्या मॅडमनी न त्यानी. दुसरे हा म्हणजे गाववाले दोघांनी माणसाने नाही का आणून
हां हां.
मग दहा बारा मिरच्याचे तमाट्याचे वांग्याचे सगळे दहा दहा आणून दिलेत. काय आम्ही घेवड्याचं बी याच्या त्याच्या बिया व्हत्या घरामध्ये त्या दिल्या नाही का
व्हंय आम्हाले नाही कां वांगे टमाटे देन लावला अ नाई म्हटलं त झाड लवकर होती ही नाई का वेली वरली लई असती. लावायचे म्हणून ते का वरे राहतात का नाही वरती वेल गेला की आस.
हा हा हा.
गिलके, दोडक, घेवडा
हा ना.
शेवग्याच झाड. ते ला सांग शेवग्याच्या झाडं लावल होता आम्ही कडीपत्ता लावला होता. पण उनाशी पाणी राहत नाही ना मग ते गेले मरून म्हटलं आता परत लाव पावसा भर
तिथं अंगणवाडीला पाण्याची काही सोय नाही का?
नाही ना सोय नाही काही विहिरीवररून आणाला लागतेय. पावसाचे कस वळ आहे ना. जवळ मग ते पाणी राहतय मग फिरून घेतलं त टाक येते ना.
हा.
बरोबर म्हून अशी प्यायलाच पाणी नाही भेटत मगं.
पाईप लावून नाही का आम्ही शेव शाळेवर म्हटल्या पहिला का च ना उद्या पण आता ज मॅडम आल्यात ना तशी मुलांसाठी तर सगळी सोय करून ठेवली तर
हा पण मेन पाण्याची सोय असली तर सगळं होतय पाणी नसलं तर काहीच नाही होत ना.
हा तेच ना मग त्या पाण्याची त पहिले तिनं
त्यानी गा गावकरी वाल्यांनी हे दिले ना. बोर दिलं ना मारून त्याच्यामुळ. नाही त आमची अंगणवाडी मस्त आहे सगळं आहे फक्त पाणी नाही बाकी सगळी सोय आहे तिथे.
हा ना हा ना यांनी मग मोटर समितीकून मोटर मागितली मीटर मागितला सगळा घेऊन पार पाईपलाईन करून शाळेसाठी पाण्याचे म्हणजे सगळे जिथल्या तिथे सोय करून ठेवली.
हम्म.
स्वयपाकाचा रूम पण एकदम मस्त व्यवस्थित बनवून ठेवलाय असा मस्त पोरांला झिण्या
आणि तिकडं तुमच्या अशा राहनात घरी जायला रस्ता आहे का आता?
नाही ना असं पाव पाव पाऊल वाटचय लय चिखलय आहे ओ.
हा तेच आता जास्त सरकत असेल त्या आणि पाणी येत असेल ना खाली.
हा हा मग.
हम्म.
लय चिखल होतेय त मग आता काय करायचं आपल्याला जायलाच लागते रोज.
हम्म आणि प्यायला पाणी कुडुन आणत्यात तीकडं?
विहिरी वरतूनच आमच्या विहिरी आहेत ना.
प्यायच्या पाण्याच साधन हाय का?
हा हाय ना मोटर य म्हटला विहिरीतून म्हणजे लायट असली तर मोटर लावतोय.
हा.
अन लाईट नसली तर म जायला लागत एक दोन हंडे आणायला आता काय पाऊस जास्त पाणी लागत नाही. नाही हो कोंबड्या नाही आम्ही कोंबड्या नाही पाळती.
मग काहीच नाही काश जनावर शेळ्या कोंबड्या काहीच नाही.
बैल आहेती दोन आणि एक शेळी आहे फक्त.
हा का.
पहिली मैस राहायच्या पण आता मैशी नाही येत नाही का तरी यांना मी मागच बोलले की एखादी मैस घ्या आता पोरा दूध खायजोग झाल्यात नाही का.
हा.
पोरा सारखे दूध दूध करत्यात म्हणत थांब आता घेऊ आवनी झाली का.
का नाही मग जनवार असतील का बा काही मशी गाई मशी शेळ्या बिळ्या.
हा नाही होती म्हैस पण म्हशी वपुण टाकल्या आता फक्त बैलअन शेळीचय एक. तस नाही का. यंदा घर बांधला मग अजून बांधायला जागा नव्हती घराच प्लास्टर ते बाकी राहिलय.
हम्म हम्म.
मग त्याच्यामुळं यंदा अजून नाही म्हणता घेऊ म्हैस मग काय करता ते.
जमील घेणार यत का?
हा थोडी दुधावरचीच पाहू लाग ना थोडी अशी दूध देणारे नाही का रहाते. हा पोराला लई दुध सारखे म्हणत्यात मग पाप्पा म्हैस घ्या पाप्पा म्हैस घ्या.
हम्म.
म्हणला मग त्याचे पप्पा म्हणत्या पाव आता आवनी झाली का मग घेऊ.
बचत गटात हाय ना तू का नाही य? मग बचत गटाकडून नाही भेटले का?
नाही नाही अजून आमचा गट आताशी तीन वर्षाचा झालाय तीनही वर्षाचा नाही पुरा झाला अजून. या जानेवारीला तीन वर्षाच होईल कमीत कमी
त्यांनी भेटल्या ना म्हणून म्हटले मग तुमच्या बचत गटाला नाही ये का?
कमीत कमी चार ते पाच वर्षाचा गट जुना गट व्हायला लागतोय ना तवा स्कीमा लागु होत्याय ते. हा हा आता आमचा अजून नवीनच होता. हा बँकेतून प्रत्येक गटाला कर्ज देता ते पण मग ज्याला घ्यायच त्या तेच घेतात नाही का आता आमच्याकडे कोणी घ्याय सारखेच नाही आम्ही नाही घेईल अजून एकदा कर्ज पण म
आणि इकडं खाली गावातलं वावरले भात लावलं का नाही अजून?
ना हा तिकडे घेतली ना दादाना त्याने आहो नीं.
आवणी घेेतली?
हा कालपासून घेतले पण आज मड आय ना मग आज बंदय. काल होते म्हणत हा काल दोन चार माणस होते. त्यांच्याकडे नही मला बाईनं सांगितलं होत म्हण ते वटाणा घेवडा नाही का त्याच्या त बी म्हण असेल त मला दे पण म्हटल आग माझ्या नाही म्हणला होते ते लाहान्या गावाना लावून दिले.
हम्म.
हा न तिकडं उंबरकोणला यांची आत्येय त्या नाई येतील. तिथे बी नाही का आम्हाला म्ह जे उन्हाळी शेंगा दिलत्या तेच्यातल्या वाळल शेंगा होत्या त्याच्यातलच बी ठेवलं होत मी हां. म म्हटलं तिकडे जाऊन तिच्या कूण आणेल आणेलं त कुठं जायलाच भेटलं नाई, कोणाक सांगायचं त ते लक्षातच राहत ना यायचं जायचे त.
हा ना आम्हाले बी बी येत ना बी. बघत होत त म्हणला घेवडा बिवडा वालबिल असं काय भेटला त नाई.
हां.
टबांट्याची झाडं ठेवल्यात दोन तीन शोधून.
हा ना.
हम्म. हम्म म्हणलं लावू आता उद्या अ सुट्टी राहिल परवा जावू आता असं.
बघल माझ्या बिया मध्ये दोन चार बिया घेवडाच्या भेटल्या त येईन घेऊन.
आं.
मगं भेटला का एक घेऊन अन मगं देईन मामांकड, मामा आले इकडं उद्या का.
भेटलं त मग दे ना तेवढं बेरी दोन तीन बिया दिल्या तर तेवढंच नाही कां.
हा चालल आण दोडक्याच त्या जावानच आणलं होतं कुडून मगं अ. मी यंदा ना कशाचच बी गोळा केल नाई, कारण मी दिवसभर घरीच राहत नाई त्याच्यामुळ नाही कां.
हम्म नाई आमचई राहतेत. पण म आमचं अ असं सामान इकडं तिकड टाकला होत उन्हाळभरून
हा ना.
घराच्या कामामुळ म ते आत सापडतय बाकीच सापडलंय बाकीच गेलं.
घर खोलून टाकलं का ते, सगळं बिबारण जिथल्या तिथं ठिवेल सगळं हारून जातयं असं होतय नाही कां.
हां ते काय सापडलं त काय नाई सापडलं असं झालं.
हां असं होतयं.
हम्म जे सापडलयं ते लावलंय घरी घरच सगळं लावून दिलंय न मगं आता त्यानी सांगितलंय शाळेत परस बागा तयार करा आता लावून बी